हॅलो.
हा बोल ना.
येतो का आवाज?
हो येतोय येतोय.
म्ह, बर. काय कार्या मध्ये नेला का टास्क सुरू होईल तुला.
अं.. नाही चेक नाही केले ते, एक आलेलं होतं ना फोन अ फ्रेंड चा.
अच्छा अच्छा.
हा.
पूर्ण करून घ्यायचं ते.
तेचआता जे इशू चालले होते, त्याच्यामुळं थांबल होतं ना.
अच्छा, आता बहुतेक कदाचित झाले पूर्ण, सो इश्यू सॉल्व झाले.
हां.
आणि मस्त हाय म्हणजे कसं याच्यात नी एकशे ऐंशी मिनिट पूर्ण केले तर तुझं म्हणजे पाहिजे तसं अमाऊंट पण भेटून जाते ना लवकर.
हा.
हा अजून व एखांदा कोणी ओळखीच असेल त्याला पण सांगून द्यायचं.
हो बघतो सांगतो.
हो, कारण कसं आहे. काय बोलावं काही समजत नाही ना, पण ओळखीचं असलं तर माणूस बोलतय काहीतरी.
हे पण नेमकं बोलून बोलून बोलायचं तरी काय?
नाही एका व्यक्तीला आता कसं दहा अ दहा मिन्ट्स दहा मिनिटचा कॉल करायचा एक कॉल. अ दुसऱ्या व्यक्तीला डबल दान त्याचा कॉल करायचा म्हणजे त्याला अ
माहित रे
फोन येतो म्हणल्यावर आता फोन नको रिसिव्ह करू. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो आवाज येतो का हॅलो. हॅलो हॅलो, हॅलो. काजी हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. कॉल कट झाला काय कुठे गेले काय आता हॅलो. हॅलो. अरे कुठे गेला होता, हॅलो. कुठे गेला आवाज येत नाही तुझा.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
हॅलो.
येतोय का आवाज.
हां येतोय, काय झालं होतं.
काय नाय, फोन आलेला होता ना.
अच्छा तिकडे फोन आला की इकडे कट होते ना मग.
नाही नाही कट नाही झालं ते, तुझा आवाज येत होता मला हॅलो हॅलो. माझं तिकडं बोलण पण चालू होतं.
हा नाही थोडं त्याला सांगायचं जरा थांबवा जरा म्हणून.
कस्टमर केअर होतं.
कस्टमर केअर म्हणजे तुझ्या कंपनीचं का?
हां.
कस्टमर केअर म्हणजे नेमकं समजलं कस्टमर का?
कस्टमर केअर म्हणजे माझं नंबर कस्टमर केअर ला ऍड आहे कंपनीमध्ये
अच्छा
हा आणि जे काही कम्पलेट वगैरे असतील ते मला येत राहतात नंबर वर.
अच्छा अच्छा मग ते कसं ते पेमेंट वाईज आहे का ते?
कोणता कस्टमर केअरचा?
आं..
नाही नाही ते फुकट आम्हाले.
अच्छा म्हणजे, एक्स्ट्रा डोक्याल ताण मग.
हा.
कस्टमर केअर कधीपासून झाला, बाबा तो हा हा हा. काय बोलत असते एवढं लगेच
त्या नाय रे पण नाही आलं होतेच हॅलो आवत हा.. अजून काय चालय मगं.
तू कस्टमर केअर ला काय बोलत असत, तुला काय कम्प्लेट येत असतं म्हणल.
आता आमच्या मशीनमध्ये जर एखाद्या ने पेमेंट केलं त्यांना प्रोडक्ट नाही भेटला
हां..
ते समज त्यांना एक लाख रुपये जरी सॅलरी तर ते, फोन करतात सर, आम्हाला दहा रुपयाचे प्रोडक्ट नाय भेटलं
अच्छा,
हां.. मग ते, रिफंड करावे लागतात पैसे. त्यांचे पैसे रिफंड करायचे त्यांना.
ते रीफंड मग आपल्या अकाउंट मधून करायची कसं? कंपनीच्या
नाय नाय कंपनीच्या अकाउंटमध्ये पण ते, ऑटोमॅटिक सॉफ्टवेअरमध्ये. हाय अवेलेबल तो ऑप्शन आपण रिफंड करू शकतो.
म्हणजे ती बाई दिसत असल ना आपल्याला?
हो दिसत्यात.
अच्छा म्हणजे ते दिसतात म्हणजे ते त्याच काय कोड वगैरे राहतो का?
नाही नाही कोड वगैरे काय नाही. ते ट्रान्झॅक्शन आय डी राहते ट्रान्झॅक्शन आय डी. ते आणि, टाइमिंगवर मॅच करून द्याव लागतात ते.
अच्छा म्हणजे ऑनलाईन पेमेंट केलं, असेल ते त्याच ट्रान्झॅक्शनय आयडी.
हो ट्रान्झॅक्शन आयडी फोन पे, गुगल पे, कस ट्रान्झॅक्शन आयडीवरून मग ते रिफंड करायचं.
हो पण कसं आहे आता तुमच्या मशनी म्हणलं तर असं कारण ते आपलं पुण्या, म्हणजे पूर्ण पुण्यात असेल ना.
हो पूर्ण पुण्यात आहे काय ऑलओव्हर इंडियात आलं आता सगळ्या ठिकाणी.
हो का म्हणजे, आम्ही याला गेलो सांचीला त्या ठिकाणी मग, दहा रुपयाची बॉटल घेतली का आलीच नाही बॉटल पैसे कटले होते.
कोणत्या कंपनीची मशीन होती, ती मला फोन करायचं ना तिकडनं मगं. तिकडं मी फ्री, फ्री मध्ये केले असते म्हणते.
हो का, त्याला म्हंटलं. ते म्हने
हा नाही ती जर कंपनी मी ओळखीच असेल, ना समज विंडीमॅन ग्रॅबिट. जर माझ्या ओळखीच असेल तर मी डायरेक्ट ते मशीन हॅक करून मी फुकट मध्ये पूर्ण मशीन, देऊन टाकली असती त तुला ते प्रोडक्ट.
अच्छा, मी बोललो म्हणू मेव्हणा होता सोबत त्याला म्हटलं, अरे माझा मित्र हेच काम करतो म्हटलं.
हां.
आपल्याला काय माहिती काय आहे काय नाही.
का पैसे टाकून घेतलं होत का? ऑनलाईन केलं होतं.
ऑनलाईन.
ऑनलाईन केलं होत का? हा.
हं. पण ते झालं कसं पहिली वेळेस जी, बॉटल घेतली ते पण कॅन्सल झाली. आ.. पहिली
नाही ते मशिनीवाला माणूस साईडलाच बसून होता. मग मला काय डोक्यात काय सुचलं नाही.
हां.
हां.
प नेक्स्ट टाईम कुठे गेलो की कॉल करतो, तुला फोटो टाकतो त्या मशीनचा.
हा. फोटो पाठवायचं, काय नंबर आहे मशीनचं सांगायचं. दिल मग क्लियर करून सगळं डायरेक्ट.
जास्त डिटेल मध्ये नाई बोलता येत याच्यावर.
काय म्हणला?
जास्त डिटेल न नाही बोलता येत मनल याच्यावरती.
नाही बोलता ‌येत का?
हा.
आता मग कसं आता काम कसं चालू सध्या?
हा आपलं पुण्यामध्येच आहे. विमाननगर वगैरे म्हणजे पूर्ण पुण्यात आहे.
कंपनीचा मोठा हेड झाला असेल ना ते म्हणजे डिपार्टमेंटचा?
हाय पाच सहा डिपार्टमेंटच हेड आहे, पण माणूस हाय त्या ठिकाणीच आहे. फक्त ते पद भेटलेलं आहे, बास बाकी काय नाही.
डिपार्टमेंट भेटलं फक्त पेमेंट काई‌ वाढला नई का.
हा. बाकी सगळे डिपार्टमेंट भेटले. सेल्स मॅनेजर म्हणून भेटलं. टेक्निशियन मॅनेजर म्हणून भेटलं सुपरवायझर म्हणून भेटलं हा. सगळं भेटलंय. हॅलो. येतोय आवाज? येतोय का आवाज?
येतोय ना मला येतोय आवाज.
हॅलो.
हॅलो.
मला येत आहे म्हणला आवाज.
काय नेटवर्क नाही का?
नेटवर्क आहे मला फुल नेटवर्क आहे.
बहुतेक ‌नेटवर्कमध्ये नाही का मग?
हा तसं असणार मग.
आता येतोय का आवाज?
होय येतोय ना.
हा. आर कोणत्या डिपार्टमेंटचा हेड आहेस तु मग?
सगळं डिपार्टमेंटचा आहे म्हटलं.
एच आर डिपार्टमेंट तुझ्या अंडरमध्येच हाय का म‌ग?
नाई एचआर बिचार काय नसतंय आमच्या कंपनीमध्ये.
अच्छा. मग तसं टायमिंग वगैरे काही नसेल ना कामाच तुला आता?
आहे टाइमिंग आहे, पण मी नाय करत टायमिंगवर.
अच्छा आता म हे बाकीचे काम होतात का तुला‌ म बाकी तू काय गाडी वगैरे ‌ चालवतो ते.
हा होतात ना ते यायला जायला होतात ना अब डाऊन ला.
अप डाऊनला नाय का. ते डोक जास्त मस्त लढवलं र तू. कुणी लढवलं, कुणाच डोकं होतं ते?
ते आपलंच आहे ते. अजून कोणाचं कोण लावणार डोकं त्याला.
ह्या मस्त पाण्या गिण्याचं टेन्शन नाही नाही का?
हा.
आपलं जातंय व्यवस्थित. लायसन बीसन हाय पोलीस लोक अडवतात की नाही तुला?
नाय आठवत.
काऊन? यार लायसन हाय का ‌तुझ्या‌पशी?
लायसन एक्सपायर होऊन तीन वर्षे झाले.
हो ना मग, काऊन आवडत नाही काय? हाप्ते घिफ्ते चालू असते की काय?
हफ्ते चालू आहे.
हो का ते तीन चाकासाठी हप्ते द्याय लागते का काय?
हो ते पॅसेंजर जास्त असतात ना त्यामध्ये.
अ कमाई कमी अन् हप्ता जास्त असल मग.
हम्म नाही एका एकाच ठिकाणी देतो मी, बाकी ठिकाणी नाही देतं.
अच्छा.
हम्म.
एका ठिकाणी दिले तर, बाकी ऍडजस्ट करतात का मग?
नाही नाही बाकी कुठं आपलं रांजणगाववाले ती लोक मागं लागली होती त्यांना नाही दिलं आपण. मग शिरूरवालींना शिरूरवाले आपल्याला मागू शकत नाही.
बराबर.
शिक्रापूरवाल्याला जिरवली होती त्याची. फक्त वाघोलीवाल्याला देतो आपण, कारण जास्त वाघुलीमध्येच असतो ना.
बरोबर बरोबर.
गोवा गुलाला देतो फक्त.
चांगलं पेमेंट जातय मग तुझं.
हो.
कितीपर्यंत जाते पेमेंट आता तुझं?
पेमेंट जातंय तसं नाही म्हटलं तरी, चौतीस पस्तीस पर्यंत जातंय.
सगळं पकडून का?
हा. पेमेंट पेमेंट कंपनीच कंपनीच.
या आठवतो वगैरे.
ऑटोस वगैर काय ती येण्या जाण्यात गॅसमध्ये निघून जात ना ते.
हा म्हणजे ते तेवढे एक्सपेन्सेस निघून जाते समजा.
हा राशन पाणी वगैरे, घरच राशन वगैरे, किराणा काय असेल ते निघून जातं त्यामध्ये.
मग कंपनीच पूर्ण सेव्हिंग आहे का तुझं?
आ?
कंपनीचा पैसा सगळ्या सेव्हिंग आहे मग तुझाच.
हं आपण कर्ज बाजारी माणुस आहे.
काय कर्ज घेतलं तू?
एक एक तारखेला पेमेंट झालं की संध्याकाळी संपून जातात. दोन तारखेपासून काय आपण तसेच असतो.
काय कर्ज काय घेतलंय एवढं लई?
आहे सगळं ते काय ते पहिल्यापासूनच आहे सगळं.
अच्छा.